हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला बोला काय म्हणता. काय चाललय.
हॅलो ठीक आहे.
काय चाललंय हा चाललंय व्यवस व्यवस्थित चाललंय. काय आवाजे काम कसं चाललंय आणि दुसरं
काम पण चांगलं चालूये.
अच्छा काय जेवण वगैरे झालं हा जेवण झालं. झालं आता अभी अभी जेवलाय. कसं चाललंय काम काम? पाठवून द्या.
हा.
तेथे पाऊस चालूय.
आवाज आवाज अटकतोय तुमचा?
आवाज अटक तो का रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे.
तर रेंनजचा प्रॉब्लेम आहे हो आता येतोय.
बाकी कायम म्हणताय. मध्ये समजत नाही मला पण मध्येच ब्रेक होतोय आता येतोय आवाज
असं वाटतंय ते रेंज हे वातावरण पण थोडं चेंजेस झालेलं आहे ना.
हो सध्या ते पाऊस चालू झाला तेव्हापासून क्लिअर नाही आवाज आज सकाळ पाासून असं चालू.
हो.
परफेक्टली.
केव्हा आले ड्युटी वरून
ड्युटी वरून आलो आज तस लवकरच आलो सहा वाजता. कामं होती बाकीची ती उरकला गेलेलो.
अच्छा.
म्हणून लेट झाल. आता जरा बसलोय निवांत.
म्हटलं जरा आराम आराम करून जरा जेवण झालंय आराम चालू आहे. आई पप्पा आहेत. बसलेत म्हटलं जरा बोलू गप्पा मारू.
ह चांगलं आहे मग बोलायचं ना.
बाकी काय चालत तू माझ्याकडे तिकडे.
आमच्याकडे चालू आहे आमचं पण असं.
हा ां आहे चांगल चागलं आहे. ह बाकी आता पाऊस चालू झाला की नाही तिकडे पेरणी वगैरे शेतात के.
हो आता उलट चांगला पाऊस पडला की फिरायला पण जायचंय.
हा जायचं फिरायला तर पाहिजे सीजन पण आहे चांगला. पेरनी पण करायची आणि थोडं एन्जॉय पण करायच. पाऊस आहे मज्जा.
बरोबर.
बाकी काय? हा टी व्ही चालू आहे टी व्ही पाहतात.
काय बघताय टी व्ही वरती
हो. आमचं काय पिक्चर लावलंय काहीतरी ला आमच्या पोरांनी लावला बघत बसतात. हा बरोबर.
आवाज येतोय ना इकडे.
हो ना बर बर आवाज हे. रा आवाल बाद आणि जचेपतात हा आता केलाय सांगितलं फोन काय लावायचा आता काय टाइमच भेटत नाही लेट येतो ऑफिसवरून
अस आमचं पण तस चालू सकाळी ड्युटीला जायचं दो पररी आलो थोडा आराम करायचा म लगेच लगेज क्लास मुलांचे अभ्यास घ्यायचा त्यांचा हो ते झालंी मग. लगेच जेवण करायचं परत. अभ्यासाला बसवायचं त्यांना
अगर बाप कर कती होता आहे
हा काय
पोरम्हटलं किती मोठे आहेत कितवी आहेत कितवी शिकत आहेत
अस एक सिनियर के जी ला अजून छोटा आहे त्याला घेऊन बसत लात आणि मुलगी आहे हा मुलग मुलगी आहे मोठी तिच्याकडे पण बघावं लागतं अभ्यासाच तिला सांगावं लागतं
हो
आणि अजून अजून घरामध्ये एक मॅडम आहे म्ह हा ते मॅडम शिकवते मग बाकीच्याना म्हण ते हा ते शिकवतात त्यांचा ऐकाव लागतं
बरोबर आहे ते जॉब करत असतील
हो जॉब करतात न
चांगलं होला
म मॅडम जायचे म्हणजे क्लासेस घेतात् हा
चांगलं हो तुमचे पैसे वाचतील क्लासेसचे घरेच टीचर आहेत
नाही ना घरी मुलं व्यवस्थित शिकत नाही म्हणून त्यांना
अ ते तर आहेच बाबा आमचे पण पोर क्लास जात नाही त्यांना पाठवाला लागतं जा जा तेव्हा कुठे जात हा
हां ब ब
बार
हता बबू
हो तेच हा हॅलो आवाज येतोय
हो येतोय येतोय आता क्लिअर येतोय आवाद अगदरपेक्षा व्यवस्था एक
बाकी कसं चाललंय तुमचं काम करतात की ना काही अजून दुसरे जॉबच्या व्यतिरिक्त
चालू आहे काही ना काही बघायचं थोडं पाार जे मिळालं ते करायचं
हा बराबर करायला पाहिजे
तु्ही सोलर ब
सोलरचं काय नाही सोलर नाही बसव काय करणार आहे ते महागाई एवढी झाली सोलर परवडत नाही
एक तर आपलं कसं आहे घर छोडटं पडेत त्याच्यात सोलर बसवाचा खर्च आहे
बरोबर तुमच घर
जागा पण नाही पत्र्याच आहे ना हो पत्र्याच आहे.
हा, बरोबर.
ते काय सगळं महगाई एवढ सगळं खर्च कोण करणार, सोलारला
बरोबर ह्या पत्रांच्या हेला भे अरे नाही लावलं नाही, आमचं पण पत्रांचच आहे, त्याच्यामुळे ते सोलर बसेल की नाही ते माहिती घ्यायची होती, म्हणून मी विषय काढला.
अच्छा! काय सोल- तर बसवतात, खर्च जास्त येतो सुरुवातीला
हो, पण मग पत्रांच्या घरावरती नाही बसवत वाटत?
अच्छा! काय माहित एक बोलत होता, पत्र्याच्या घरावर पण बसवेन आता काय खरं का आहे ना खोटं काय?
काढावी लागेल ते पण माहिती
हो, कारण ते आपल्याला परवडत ना, बसवलं- तर आपलं मस्त पैकी बिल कमी होईल.
बरोबर.
हा.
ते त्याच्यासाठीच म्हटलं माहिती घेऊ, आणि थोडं कामचा जास्त- काम पण बघू जास्त, ओवर टाईम मारू, आणि म्हटलं तेवढं बिल- पण वाचेल सोलर बसवल्यावर.
हो, बरोबर करायालाच पाहिजे.
अजून
हा, बाकी कसं आहे घरी? आई बाबा कसे आहेत?
सगळ्यांचं व्यवस्थित आहे. पण हे चालूच असत हॉस्पिटल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू प्रॉब्लेम येतात, खुप हॉस्पिटल हॉस्पिटल म्हटलं म्हणजे.
हॉस्पिटल म्हटलं की बाबा, लाय खर्च यतो.
हो.
तेच
आता हे पावसाळा चालू झाला, झाले सर्दी खूप
हो, यांचा सीझन चालू झाला भावू ना आता, आजारी पडायचा. आमच्या इथे तर खाली साप निघतायत.
बापरे हे पावसा-
हा, पावसामुळे आम आमच्या इथ बाजूला सगळं कसं आहे, झाडी झुडपी आहे. ते तिकडून सगळ, त्यांच आता काय सगळी पाऊस पाऊस तास चालू झाला, कालपर्यंत ऊन होतं. तर ते आता एकदम ते बाहेर निघत असतील गर्मीनी, आज पाऊस पडला.
हा.
त्यां आमच्या इथे खाली घर ये, त्याच्या घरातच, पिल्ल घुसली, चार पाच पिल्ल निघालय‌. एवढ्या दोन दिवसातच, हम्म!
होय काय?
आणि काल, काल तर एक मोठा साप होता.
थोडा साफ सफाई ठेवायची तिकडे, जेवढ शक्य होईल तेवढं.
हा, ते तर काय आता, इथे साफ सफाई बाजूला सगळी झाड झुडप आहेत. हा, म्हणजे आम्ही कस ते पाईप लाईन, बीप लाईन टाकताना, ते सगळं खोदून ठेवलंय.
बरोबर. तेच ना, हे पावसाळ्यांचं थोडं लक्षात द्यायचं.
हा.
स सभाळूनच हे करायचं, फीरायला पण जाताना, जास्त पाण्याच्या जवळ जायचं नाही.
नाही नाही पाहण्याजवळ जातच नाही आपण घाबरतो.
मी पण घाबरतो खुप गेलो तरी दूर दूरच थांबतो.
तर दुरून मजा घ्यायची गेलं तर उघड आपल्याला पोहतायेत ना काय नाही.
येस ना.
हम्
मला पण येत नाही.
शिकायला पाहिजे पण आता काय कधी पण पुर बिर आला तर कोर्तात आलं पाहिजे.
हो बरोबर. आता उद्या जायचं असेल ड्युटीला तुम्हाला ड्युटी ला म्हणजे मला बघायचं मिसत. हे हेच हात घ आले कामाचं.
हा मी पण चाल केलंय प्लं्बिंग वेम्बिंग थोड हेल्पर म्हणून जातो.
तेव का चालेल आता मग म आता थोडं कामात आहे थोडं बिझी आहे.
हो बरोबर चालेल हा चालेल चालेल हो. बरोबर आहे चालेल ओके ह. होय हो.
हो.